हॅलो...
हॅलो हा येतोय आवाज... हो येतोय आवाज मला... हा हो येतोय आवाज...
तर आज कालच्या युगात हो हो...
तिकडच...
आजकाल...
बोला ना...
हॅलो...
हो बोला ना येतोय आवाज मला...
कोणता विषय आहे आज... आज आपण जगात वाढणारी कॉम्पिटिशन... आणि त्याचे होणारे परिणाम त्याच्यावर बोलूयात... चालेल ना...
चालेल ना हो चालेल तस पण आजचं युग... जे आहे एकदम स्पर्धेच युग झालेलं आहे... दिवसेंदिवस स्पर्धा अशी वाढत चाललेलीय... म्हणजे शिक्षण असो किंवा शिक्षण झाल्यावर नोकरी असो किंवा एखाद्या व्यवसाय... जरी करायचा असेल... किंवा एखादा खेळामध्ये पारंगत असेल... जे कोणत अस... तंत्रज्ञान म्हणजे टेक्निक टेक्नॉलॉजी.... आज तर प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येकाला यशस्वी व्हायचे म्हणजे प्रत्येकाला जिं... काहीच तिथे आणि मग... काय होत की स्वतःच्याशी वेगळी ओळख निर्माण करायची आहे प्रत्येकाला... आणि मग त्यामुळे काय होते ती स्पर्धा आपोपच ती वाढत जाते...
हो आणि पॉप्युलेशनच इतकं... वाढलय म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळे स्पर्धा निर्माण हो... ते म्हजे कुठे जॉब असेल तर त्यासाठी.... एवढे अप्लिकंट असतात किंवा ऑबियस क त्यांना प्रिपरेशन तेवढं हार्ड करावं लागत...
खलाबला...
पॉप्युलेशन खूप मोठं फॅक्टर आहे स्पर्धेच्या म्हणजे... स्पर्धेच्या युगाला
तेस
होण्यासाठी आणि दुसरा सोशल मीडिया वगैरे म्हे कुल्याही गोष्टी कॉम्पटिन के जातेता रिंट तुमही तें बघितल असेल या आधी वाटलं की एवढ सेलिब्रेशन वैगेरे करत असेल एक रिल अपलोड झाली ते बघून दुसरे बोलवणार ते दुसरेही तेच करणार तर असं म्हणजे बघून बघून मला वाट कुठल्याही गोष्टीत माणूस कॉम्पिटिशन करायला चालाय त्यांनी तसं केलं आपण त्यांच्यापेक्षा अजून चांगलं करू असत
करू म्हणजे तो धोंड्याचा महिना अक्षरशः असं वाटत होती स्पर्धा ला
हो आणि झाला का प्रत प्रत्येकाचं इं्स्टाग्राला पडत होत म्हणजे लिटरली अश चर्चा होते आणि त्यांचाच धोंडा नाही झाला वाटत यांचे सगळ्यांचे व्हडिओ आले त्यांच कस करायला
तेच ना म्हणजे स्पर्धा वाईट नाहीये खर तर पण ती काही प्रमाणातच चांगली आहे आणि स्पर्धेमुळे खर तर ये म्हणजे माणसाला प्रेरणाच मिळते पण मग काय इथे प्रत्येकाला जिंकायचंय
हो
त्यामुळे तो काय करतो की नवीन कौशल्य अजून काय काय शिकता येतील काय काय करता येईल अजून सक्षम होण्यासाठी काय करता येईल आणि जे मेन टार्गेट असतं ते बाजूलाच राहतं फक्त स्पर्धा करायची का तर कोणात तरी पुढे जायचं
ह पण त्यामध्येग कुठेेत म्हणजे नाही का अति स्पर्धा केल्यामुळे नैराश्य वगैरे येतय किंवा तुम्ही बघाल काही इन्फ्लुएनसर वगैरे सुसाईड करताय माझे फॉलोअर्सने वाढले अरे फॉलोअर् नाही वाढले रिझल नाही झालं ना सुसाइडच आपल्याकड म्हणजे ठीक आहे तुम्ही त्याच्यात करिअर बघत असाल पण मग दुसऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहे ना अजूनुझ्या तुम्ही अजून चांगले इनपुट्स देऊन काहीतरी मिळवू शकता करू शकता म्हण एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून तुम्ही असं याला म्हण ते जेव्हा असं करतात तेव्हा ते दुसऱ्या इन्फ्लुएनसरला बघतात अरे यांचे तर एवढे वाढले फॉलोअर्स आपल्याने वाढत अजून
म्हणजे खरं तर आहे ना इथे पॅरेंट्ची खूप महत्त्वाची भूमिका आहे खर तर म्हणजे पॅरंट्सच मुलांना काय करतात प्रोत्साहन करत असतात की अरे तो बक किती पुढे गेला किंवा हा बक काय करतोय तो बघ त्यांनी के आणि मग त्यांच्याशी ते तुलना केल्यामुळे काय होतय अ त्यांच्या मुला ड पण अपेक्षा ह्या वाढत जातात की जच्या मुलांनी असं केलं त्यांच्या मुलांनी तसं केलं मग ते आपल्याही मुलाकडन अपेक्षा करतात तर इथे पालक म्हणून सुद्धा भूमिका त्यांची महत्वा पण अस प्रत्येक पाल मल हे तसंच करू शकेल वगैरे कारण प्रत्येक मल किंवा प्रत्येक व्यक्ती ती ही वेगळी आहे
हो प्रत्येकाच्या कॅपेबिलिटीज वेगळ्या आहेत त्याच्या त्याच्या कॅपेबलिटीज प्र्रमाणे तो करू शकतो अ
करू शकतो तेच तर
बरेच पालक खररी जायच आहे बाबतीत फार की ऐंशीच मिळाले पाहिजे नव्वदच मिळाले पाहिजे नीटच प्रिपेरेशन तू केलं पाहिजे ते इंजिनिअरिंगलाच गेली पाहिजे असं बऱ्याचदा कॉदरेशन असतं मुलांवर टेन्शन त्याचही असतं.
तेच म्हणजे मुलांना नव्वदच्या पुढे जरी टक्के मिळाले ना तरी पण पालक खुश नसतात. म्हणजे ब्यानव, त्र्यानव एवढे पर्सेंटेज अस तरी म्हणतात नाही अजून तरी पाहिजे होते.
हम्म.
आता ब्याण्णव त्र्याण्णव काही कमी आहेत का?
हो म्हणे ते ते मिळालेल्या त्या ब्याण्णव त्र्याण्णव टक्क्यांकडे नाही बघत. ते उरलेले सात आठ टक्के जे असतात की जे मिळवू शकली नाही त्याच्याकडे त्यांच लक्ष जास्त असत जस ते पाण्याच्या ग्लासची थेरी नाही का तो आर भरलेला आहे आपण हे नाही बघत आपण आर्ध र काम आहे न मी हा हेच बघतो. तस होत बर्याच दा.
म्हणजे माझं तर म्हणणय का ठीक आहे तुम्हाला स-सक्सेस मिळाल ना तुम्ही त्यामध्ये नम्र राहा म्हणजे शांततेत राहू म्हणजे त्याचा गर्व पण नाही झाला पाहिजे. किंवा मग नाही तुम्हाला सक्सेस मिळाते तुम्ही तुम्हाला फेल्युअर मिळालय. उलट तुम्ही त्यातून शि कायची अजून तयारी ठेवली पाहिजे का नाही मी कुठरी कमी पडलो आता पुढच्या वसनी मी अजून चांगली तयारी करेल पण कंपॅरिझन नाही करणार पण कोणाशी. आणि कंपॅरिझन कोनाशी केली पाहिजे खर तर स्वतःशीच करायला पाहिजे.
हम्म.
काल मी काय होते आणि आज मी काय आहे आणि मला उद्या काय करायचं आहे.
हम्म, हम मी कुठे स्वतःला इम्प्रुव्ह करू शकते म्हणजे बाकीचे किती इम्प्रुव्ह झालेले आहेत. त्यापेक्षा आपण किती आणि आपण क अजून काय करू शकतो ते बघित
म्हणजे जस आपल्या पुढे जरी काही लोक गेलेले असले ना आपल्या मागे पण काही लोक असतात.
हो बऱ्याचदा आपण मागे ना बघता पुढेच बघत असतो की अरे त्यांच्याकडे तर हेच नाही त्यांना ते मिळाल. इझीली मिळाल आपल्याला नाही मिळालं तो दृष्टकोन बदलला पाहिजे आणि जे आहे ते समाधानी राहिलं पाहिजे. म्हणजे समाधानी नाही म्हणता येणार प्रगतीच्या बाबतीत नेहमी का असं ते मग लस राहील पाहिजे नाही का थोडं फार तसंच राहिलं पाहिजे पण जे आहे ते नाकारला नाही पाहिजे. कि म्हणजे नाहीच आहे असं नाही बोलत राहिलं पाहिजे. जे आहे त्याच्यात सामाधानी राहून अजून कस इमप्रूव करता येईल अजून कस जे आहे ते वाढवता येईल वेदर तेन नॉलेज अस. हेल्थ असो काहीही मग ते अ अजून कस वाढवता येईल बघ. घितलं पाहिजे मग एका स्पेसिफिक लिमिट मधे जेवढं आपलं कॅपॅबीलिटी आहे तेवढं बघूनच ते वा केलं पाहिजे असं.
आणि आज काल काय झालंय माहिते कॉम्पिटिनशन इतकी वाढल्यामुळे काय झाले शिक्षण जरी पूर्ण केल म्हनजे अगदी उच्च शिक्षण जरी घेतलेलं असलं ना तरी त्याला नोकरी मिळेलच हे गॅरंटी नाही कायचं नाही म्हणजे ते एका जागेसाठी असे हजारो अर्ज येतात.
हम्म.
आणि त्यासाठी प्रत्येकच जण म्हणजे कस लावत असतो. त्याच्यामुळे तिथे पण म्हणजे एवढं शिकुन पण आपल्याला एवढे मार्क मिळून पण तिथे नोकरीची काही हमी नाही आहे
हो
म्हणजे आपल्याकडे सगळं असून पण नसल्यासारखं होऊ शकत
हो तर त्या केसमध्ये ना आपण प्लॅन एक किंवा प्लॅन प्लॅन ए जर आपला असेल तर प्लॅन बी रेडी ठेवायला हवा म्हणजे आधीच आधीच अस विचार केला पाहिजे जर मी ते सक्सेसफुल नाही झाले ी दुसर काही करू शकते का अजून जेव्हा तयारीला लागतो तेव्हाच प्लन बी रेडी ठेवायला पाहिजे म्हणजे असं र रेडी जर गेलो आपण मा प्रपर होतो आणि पुढेऊ अप ात आ तरी आपल्याकडे काहीतरी असत नाही का प्लॅन बी असतो की नाही मी नाही आधीच विचार केला की मी हे करू शकेल मी आता क्षेत्राकडे वळते असं काहीतरी आणि प्रत्येकाकड वेगवेगळे गुण असतातच म्हणजे बरेच जण करत असतात नाईन टू फाइव्ह पण त्यात कोणाकडे कोणी डान्सर असतं कोणाच संभाषण कौशल्य चांगलं असतं कुणीतरी आर्टिस्ट असत कोणाला गायडन् ण येत तर त्यांनी त्या क्षेत्राकडे पण बघितलं पाहिजे अ कि उत्पन्नाचा सोर्स तिथून पण निर्माण होऊ शकतो वगर आपल्याला हे नाही जमत तर
खर तर स्पर्धा ही वाईट नाहीये पण ती द्वेषाने नाही केली म्हण रा ून म्हणा किंवा हा पुढे गेला म्हणून मला पुढे जायचंय असं नाही के पाहिजे म्हणे मेहनत घ्या आणि दुसऱ्याला खेचण्यापै क्षा मला असं वाटत की स्वतःच वरती जाणं
होम
घेऊन क पुढ जा किंवा मग दु्या का अस असत की दुस परा दुसऱ्याचा पराभव झाला ना तेच आपलं यश किंवा त्यांना त्यामध्ये आनंद वाटतो ब अस की नाही बर याला कमीच मार्क मिळाली किंवा हा बर झालं पडला असं म्हणजे असं काहीच असतं
हा हा बऱ्याचदा म्हणजे ते दुसऱ्याचे रेश पुसण्याच प्रयत्न करत आपली वाढ व्हायची सोडून देतात आणि दुसऱ्याची लाईन रेश जे असते ते पुोसण्याचा प्रयत्न केला जातो हे खूप सध्याच्यामाजात
आणि आजकाल काय जे शिक्षण घेऊनही सगळं मिळेलच याची काही गॅरंटी त्याच्यामुळे प्रत्येकाने काहीतरी कला जोपासणं फार गरजेचं आहे आज कारण कलेला काही मरण नाहीये ज्याच्याकडे काही पण वेगळं आहे तोचस्कर आता टिकून राहू शकतो
हो
नाहीतर काही खरं नाही म्हणजे नुसतं ब डिग्री घेतली मला नोकरी लागली पाच आकडे सहा आक पगार मिळाला असं होणारच नाही इथून पुढे प्रत्येकाला प्रत्येक असे काही ना काहीतरी म्हणजे कला दाखवायचीच किंवा युनिक काय तुमच्याकडे ते आता पुढे बघितलं जाईल नोकरीचं तर काहीच खरं राहिलं नाही आता तर अच्छा
ठीक आहे ताई छान वाटलं बोल तुमचे चाले बाय बाय